हॅलो ह हा म्हणजे मग ही पेमेंट म महिन्याच्या महिन्याला भेटते का तुम्हाला
हा हा होते फक्त जरा मार्च एंडिंग आलं ना सगळं तेव्हा फक्त एक महिन्याच लेट होते बाकी होते टायमाला महिन्याच म्हणजे सहा सात तारखेपासून पहिला एक दोन तीन तारखेपर्यंत होत हो तर नंतर आता जरा सहा सात ते पंधरा तारखेपर्यंत होते
हम्म हम्म हम्
ते थकीत पडलं ना तरी पण एक दोन महिन्या होईना होतय ते असं पेंडिंग राहिलं तरी असं बुडत नाही तचं काय हा मग आता तरी हा सरकारांचं मध मग केंद्र शासनाचा म्हणजे दोन टप्प्यात येतोय एक राज्य शासनाचा केंद्र शासनाचा अस मग जो राज्य शासना सय तो पाच हजार पाचशे पन्नास असं पेमेंट आहे आणि केंद्र श दोन हजार दोनशे पन्नास आहे मग राज्य शासनाच्या टामावर येतोय फक्त केंद्र शासनाचंच कसं केंद्राकडे पैसे नाही तासं नाही असं करून कहीतर लांबलेला असतो
हम्म हम्म हम्म हम्म.
आला नाही महिन्यात तर ते म महिना संपत आला ना अ अठ्ठावीस एक कोणतीस तारखेला अस होतय, म ते म ते भत्ता पण असतोय त्यांचा हम्म श म्हणजे टीचरांना दोन हजार आणि सेवि कांना एक हजार मग ते कामावर असतय, मोबाईल वर आता ऑनलाईन आलय ना सगळ, मुलांची हजरी तेजी वन उंची म्हणजे ते फेस कॅपचर करायच, त्यांना आणि काहीतर ते ह्य आपण त्यांना घरपोच आहार देतोय ना ते भरायचं म ते सगळं बरोबर असलं की, दोन हजार त्यांना येतय आतापर्यंत आम्हाला दोन हजार आल नाही अ आम्हाला कधी सातशे, कधी आठशे. आता यालागलय म्हणजे, मागच्या दोन महिन्यापासून यालागलय हा. कधी सातशे कधी आठशे, कधी नऊशे खर ते पण महिन्याच म्ह येत ते पुढं माग होतय खर येतय ते पण म्हणजे असं टोटल मिळून तरी पण आठ
हम्म
आपणच जातंय मग
जात काय हम् हम् म्हणजे बरं आहे आपलं आपलं म्हणजे हे पण होत ते आणि दोन तीन तासाचा वेळ फक्त
हा नाही टायमिंग वाढवली की आता साडे नऊ ते तीन केलेय हा तीन केलेय आधी अकरा ते दोन होत
मग मुलं कशी एकला सुटून म्हणजे येत्यात.
एक ला नाही आमची मुलं दोन ला जात्यात दोन सव्वादोन ला जात्यात,
होय काय हे तर एकलंच येते मुलं
खाऊ तेन करत असतील हो एक खाऊ खाल्ल्यावर हा सकाळी आमच्यात दहा वाज सगळी साडेनऊ हा साडे नऊ ला जातोय आम्ही
हम्म
मग साडे नऊला गेल्या गेल्या मॅडम पण साडेनऊला आलेल्या अस मग ते फोटो टाकायचा साडे नऊ ते दहा हे टायमिंग आहे मॅडमांचं आणि माझं यायचं मग त्या दोघी पण आल्यावर ते फोटो काढल्यावर त्यात खाली टायमिंग तेन पडते बघा जिओ ट्रेकिंगन त्या कॅमेरामध्ये फोटो काढून तो फोटो पाठवायचा ग्रुपला त्यांचा वरचा ग्रुप आहे त्याला म्हणजे ह्या ह्या टाईमात शाळा पण त्याच्यात टायमिंग अंगणवाडीच नाव हे सगळं पडतय.
हा हा हा
आणि नंतर मग मुलं आली की मुलांना एकदा अभ्यास घेताना किंवा काहीतरी ऍक एक्टिवीटी घेताना ते एक फोटो टाकायचा अकरा वाजाता तेन मग बारा वाजता त्यांना सकाळी नाष्टा नाष्ट्याला काय आज सांजा असला की दुसऱ्या दिवशी वटाना असतोय असं मग ते नाश्ता करतात बारा वाजता अर्धा तास खेळतात आणि नंतर आत घेऊन त्याने अभ्यास करत तवर आणि वरण भात किंवा डाळ खिचडी हे करायचं मग ते पावणे दोन ला खायला सोडतेय मग दोन सव्वा दोन पर्यंत खात्यात मग ते जात्या त्यात मग ती भांडी धुवून
हम्म्म
लोटून काढून ती फरशी पुसून
हा होय की हम हम
कारण ती गेल्यास इतर वेळी लहान मुल असत्यात नी ती गेल्याशिवाय काहीच करता येत नाही ह
आणि मॅडम ते ना कधी मिटिंग ते नसली की मग एकटी असल्यावर जरा लोड होतय, लहान मुलं ऐकत नाहीत ना
हम्म होय की
आता काय पट कमी झालाय जवळजवळ सात का आठ मुलं आमच्यातली पहिलीला गेलीत ह्या वर्षी त्यामुळे आता सध्या तर सात ते आठच मुलं आहेत शाळेत एक दोन तीन गावाला गेलेले आहेत ते अजून यायचेत तेवढी
हम्म हम्
दहा बारापर्यंत जाते मग
हा मग ते जेवढे जेवढा पट आहे तेवढाच खाऊ येतो.
हा तेवढाच येतोय आपण मागवायच असतोय मुलांप्रमाणे
असं असतय
प्रत्येक मुलग्याचा असा खाव असतोय जसं अ म्हणजे तीन वर्षाच्या आतल्या बालकांना आपण घरी खाऊ देतोय. तसं जिथं शाळेत जी मुलं शिकतात, त्यांचा पण तसां खाऊ असतोय ह्या मुलग्याला एवढा खाऊ. अस मुलग्याप्रमाणं ते तांदूळ, गहू गहू देत त्यात गहूचा आपण सांजा आणायच असतय भरडून. गहू, सांज जा वटाणं म्हणजे हरभर बंद झाल्यात ता वटाणा देत्यात, हम्म वटाणा नंतर अ तांदूळ साखर, मीठ ती असं लाल बेडगी मिरची आस च त्यातलाच प्रकार असतय खर ती अस मिरची म्हणजे, बेडगी मिरची म पावडर पण नसते ती.
हम्म हम्म.
चव वेगळीच असत्यात ती हळद, तेल देत्यात. मग हा शिजवून घालायच, हा फक्त ते तेवढं फक्त त्याच फोडून स सांजा करून आणाय लागतंय, म ते आता कोण भरडत बसत नाहीत, मॅडम तेनी कस करत्यात घरी न्हेत त्यात आणि त्याच्या वाटणीच एक सांजा पाच दहा किलो आणून ठेवत्यात शाळेत. अस करत्यात
त्याच व्याप पण हाय ना मग?
होय होय. कोण करत नाहीत, आधीच्या मॅडमच्या तेन करत होत्या, शिक्षिका तेनं. आता नाहीत कोण करत.
म तुमच्या इथं किती अंगणवाड्या हाइत?
अ टोटल सहा हाईत आमच्या गावात, म आता जेव्हा आम्ही लागलोय तेव्हा सगळ्या आम्ही चौघी पण ग्रॅज्युएशन वाल्या लागलोय म्हणजे, एक हाय ती जीएनएम करायल्या.
हम्म.
नर्सिंग मधलं आणि एकीच बारावी वर झाल, तिला मार्क जास्त होत ब्याऐंशी टक्के होत.
हम्म. हम्म.
आणि दोघी जण आम्ही हाय ती ग्रॅज्युएशन वर झालोय, असं चौघीजण झालोय. एकटी आधीच दोन वर्षा आधी लागलेली हाय हिथ, एका शाळेत आणि एकीचा ता मग एका शाळेची आत्ता जागा सुटल्या
हम्म हम्म हम्म. म परत तुम्ही आता अशा शौ म्हणजे पुढच्या हेच्या परीक्षा दिल्या तर चाल
होय होय. चालतयं की आता सुपरवायझर च्या जागा सुटणार हाईत आता त्याचाचं अभ्यास करायच, हे सेविकेच हे पनं करत बसायचं, डायरेक्ट सुपरवायझरच कराय
हा हा. म्हणजे मॅ श शिकवणाऱ्यां
करायच नाही मग ह्यातनं पण होतयं, ह्यात हा सोप असतय, आमच्या हेज्यातन सेविका खर रिटायर व्हायला पाहिजे. नंतर सेविकेच्या जागी आमी धा दहा वर्ष व्हायला पाहिजे आमचं. दहा वर्ष नाही तर, पाच वर्षाचा आम्हाला अनुभव पाहिजे मग ते झाल्यावरच पेपर देऊ शकतो. खर असं अंतर्गत गेलं ना, सोपं पडतंय ते. बाहेरून पेपर देतान जरा पेपर पण अवघड असतोय. आणि माहिती एवढी नसते ना, तरी पण आता आम्ही लागन एक वर्ष झाली जरा थोडीफार माहिती आल्यात.
हा हा हा.
म्हणजे आमच्याच विषयातलं सगळं ते पेपरात असतं.
असतय काय? म्हणजे तुम्ही अंगणवाडीत जे काय करताय
हा त्याच्यावर आधारित तो, म्हणजे तो एक नंतर जनरल नॉलेज
हा हा.
आणि बुद्धिमता असते
हा हा ह म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा कशा असत्यात?
हा हा तशाच मग ते कस हे आयसीडीएस म्हणजे बाल वि विकास हे ज्या अंतर्गत असल्यामुळे ह्या विषयी असते ते अंगणवाडीचा
हम्म हम्म हम्म हम्म.
म्हणजे जरी सुपरयझर झाली तरी त्यांना माहिती असायला पाहिजे ना त्यातलं त्यामुळं.
हम् हम् हम्.
झालंय फक्त माझं तर कॉम्प्युटर राहिलय अ मग तेवढं करायचंय एम. सी. आयटी, टॅली, टायपिंग हा ते जरा करायच होत अहो मि मार्च मध्ये ऍडमिशन करून आलतो करण्यासाठी, फी ते ना अजून भरली नव्हती फक्त फॉर्म भरून आलतो. तोपर्यंत आजारी पडला, मग आजारी पडल्यावर ऍडमिट झाला. नंतर मग त्याची काळजी त्यांनी घ्या म्हणल्यावरती मग हा लक्ष दिलंच नाही. त्याच्याकड मग आता, आता एक चार पाच दिवस झाल बघा जागा सुटल्या त्या. तेे आमच्या मामांची चुलत आती आहे सकी चुलत आती ती सू परवायझर म्हणूनच आता रिटायर झाल्या.
हम हम्.
चांगला असते त्यांना आता, रिटार्हायच्या टायमाला मागच्या का मागच्या दोन वर्षी मागरिक आहे झाल्या खरं रिटायर व्हायच्या आधी एक पाच सात वर्ष त्यांना ऐंशी हजार हजार पेयमेन्ट होतं महिन्याला सुपरवाईजरला जास्त असते, आता वेतन लागल्यावर लाखापर्यंत जाईल.
होय?
हा सुरुवातीलाच त्यां ना असते पन्नास चं
हम हम हम म्हणजे चांगलं आहे ते केलं तर हा ह.
मावा
मग आणि मग दुसरं काय आणि मग?
अ त्या अंतर्गत आता ति तर शिपाई आहेत ना जे प हच्यात पंचायत समिती? मध्ये त्यांना सध्या तीस दिस ळीस ज शिपायला पगाराय फक्त काही यायचं लोटून काढयचं आणि एक बाटला तेवढा पाण्याचा आणून ठेवतात लेडीज असू जेंट्स असू दे आणि बसायचं. खुर्ची टाकून फक्त हा कागद इथं नेऊन दे, ते कागद तिथ नेऊन दे एवढंच करायचंय. तीस तीस चाळीस चाळीस आहेत, होय चांगलं आहे. सरकारी हा आणि त्यांचं पण वेतन आल्यावर त्यांचा पण पगार वाढणार कारण शिपाई येते नाही तिथं. गवर्नमेंटचं
हम्.
त्यामुळे पेमेंट कमी अस दे गव्हर्नमेंटचा जॉब द्या म्हणायल्यात आता सगळीजण. हा
आणि कसं शिक्षणाला तर काही हेच राहिलं नाही ना. नोकरी असली की ठीक नाही तर काय उपयोग अस
हम्म, हम्म. आता इंजिनिअर ते न करून घरात बसत्यात. काय करायचं? कुठं नको तिकडं खोक येतंय ती चावतय.
आणि आणि मग दुसरं काय म्हणजे, अ हे आप आपल्या शाळेत वगैरे बगा करायला काय करायला लागतय. डी. एड., बी. एड.. कराय लागत असणार, होय ना. अस शाळेत गव्हर्नमेंट शाळेत न करायचं म्हटलं तर, डी. एड., बी. एड. च करायला लागत अस
होय, डी. एड., बी. एड. करून हं आता कसं दोन नंबर आले सगळीकडे बघ. एक- एक मार्कात जरी राहिल तरी, त्यांनी किती तरी लाखान पैसे मागतात. हा आणि ते पैसे घेऊन पण, आपली सीट तिथं फिट होईल याचा ह्याची गॅरंटी देत नाहीत तेनि.
व्हय कि.
ह अ, झाले